हॅलो हॅलो हा आवाज येतोय का
हो याय लागलाय बोलकी
काय चाललंय
काय नाही बघले वान जेवलीस हा बोल ना.
जेवायचंय अजून तुमचं जेवण झालं की नाही.
जेवले बघ आ जेवले काय चाललय आणि
काय नाही बसलेय जरास बाहेर. जेवण बनवलं आता जरा अस हवेला बस ल येऊन गरम किती होत घरामध्ये
हारू पडायला लागलय नको वाटायला लागले बाई आभाळा नाही म्हण जर हो आभाळा नाही म्हण गरम थोडासा हे जास्त
हा हा आणि आमच्या इथ मध्ये जरा पाऊस पण पडला ना दोन तीन दिवस सलग मग छान वाटत होत असं गार गार वाटत होत खरं आणखी आता गरम व्हायला चालू झालंय.
होय बाई ते आबाळ उकडतय ग आबाळ आल्यामुळे उकडतय नंतर एकदा पाऊस पडून येऊन गेला की नाही मग गार होतय जरा
हा हा त्यांच्यामुळ जरा असं बसले बाहेर.
हम्म हम्म हम्म.
पत्ता
मी आले बग इकड माझ्या मुलीकडं आले
अच्छा तुमचं माहेर पंढरपूरच आहे ना
हो पंढरपूरच
पंढरपूर एक कधी बघायला मिळतय काय माहिती तुम्ही लक्की आहे ना तुमचं माहेर पंढरपूर आहे तुमचं सगळं बाल
हो यालच परवा परवा गेलेलं माझ्या जिराच म्हण गेलेलं परवा
खूप छान आहे ना पंढरपूर
हो खूप छान आहे मस्त वा खूप छान वाटत हो परष घेऊन आलो आम्ही खूप म्हणजे रात्री आता फस पहिलं तर तर राहि नाही जरा पासवरर वगैरे दशन जिथ ते म्हणजे पहिले जे लोक राहणारे नाही थ त्या पास वरून
हा हॅलो
माजग ते त्यांच्या पायवरून मिळत जायला
हॅलो
हा बोलते
हा बोला की काय म्हणाला
अग पास असत की नाही त्या पास वरून जायला मिळत ग आता पहिल्याच का राहिलं नाही अगोर कसं आम्ही कून कुठून पण जातोत्तरच खेयला तर नाही आगता पासपोर्ग आ खू कडून झा कॉरिडॉर वगैरे काय हा निघाल्या पहिल्या राणार पण नाही आता सगळं जाणार आहे इकड आणि म्हणजे ते अयोध्येचं राम मंदिर कस आहे तस थोडक्या तस म्हजे मंदिरा आणि चार बाजूला रास्ते अस करणार आहे पहिलं जुन पंढरपूर राहणार नाही आमच ह हो परवाह न आ गेलोता सगळं माझ्या नातीना आमची कस जुन्या गल्ल्या वगैरे आहेत ना दाखवून जरा फिरवून वगैरे आलो मग हम
होय छान वाटलं असेल ना लहानपण आपलं म्हणजे तुमचं त्याच्यात गेलं. आणि. तुम्ही आता तिथं गेला तुमच्या नातींसोबत.
जुन घर आमचं बाबांचा वाडा जो. नाही होय आम तो बाबांचं वाडा आहे ग जुना. क अजून पण आहे त्यो आता पडायला झाल्या वाडा ते आहे. पण ते कसं जरा आता पडायला झालंय त्यामुळे माझ्या भावानं काय केलाय. त्या घराला लावल कुलूप त्या वाड्याला. नवीन आमचं घर बांधलंय तिकडं. हा वीर सागर नगर म्हणून रेल्वे. स्टेशन कड तिकडं नवीन घर बांधलंय ना मग तिकडच राहायला गेलेत. ते तर अक्षरशः आम्ही परवा राहत नाही आमच्या तिथं. आम्ही पण तिथेच राहतो जास्त कोण नाही सगळेजण जीकडे तिकडे जागा घेतले बांधून राहायला गेले खूप कमी लोक आहेत तिथं रायला. मग आम्ही तरी पण माझ्या नातीला सगळं. फोन आलो सगळं ग खूप छान छान केलंय गजानन महाराज
तुमचं बालपण आठवलं असेल नाही तुम्हाला.
खूप खूप अक्षरशः. त्यात पाणी आलतं एवढं खूप छान वाटत होत.
हो येणार रच ना. साहजिकच आहे नॅचरल कस ये ते आपलं बालपण पण जिथं गेलेय आपण लहानाचं मोठ जिथं झालोय तिथं गेल्यानंतर कसं वाटतं ना असं मन भरून येते डोळ्यातून आपोआप पाणी येतंय. आणि सगळं आठवतं ना पहिलं लहानपणीच. च
हो हो माझ्या मिस्टरांची नोकरी तिथं होत त्यामुळे माझ्या मुलांना वर्ष दोन वर्ष शाळेतून मी तिथं घातलेलं ना. त्यामुळे माझी मुलं पण थोडे दिवस तर राहिली आहेत, ग शाळेेत. त्यामुळे तिथं पण त्यांच म्हणजे अस फिरले खेळले शाळेत जाणे एक दोन वर्ष होत आम्ही पंढरपूर शाळेला तिथं हा त्या ड पोरांना पण माहितीय आहे ना आजोळ असल्यामुळे येणं जाणं भरपूर होत, खूप छान छान आहेत. गेलीस ना तिथं गेलीस त्या वर
हा हा ते मंदिर आहे विठ्ठल मंदिर तिथं जवळच आहे का तुमचं घर
हो जुना म्हण जुनना वाढाय ना ह हां बोल ना जुना जुन घर आहे कनी का
हा हा.
हा. जुना वाडा कनी हे नामदेव पायरी म्हणून देवळ मंदिराचा एक भाग आहे ते नामदेव पायरीपासून आमचं जुन घर तिथेच आहे वाडा का आणि तिथं तू पंढरपुरात गेलीस नाही.
हा हा बोला की हा आवाज येतोय ऐकते मी बोला ना.
पंढरपुरात गेलीसत नाही तिथे हा हॅलो त तुला जरी तू जरी तू जरी कधी गेलीस तर नाही.. कथ
हा हा
तिथ महाराजचा म पुढे माज ंत मठ आहे गोपाळपूर आहे विष्णूपद आहे तुळशीवृंदान आहे इस्कॉन मंदिर आहे.
आम्ही गेलेलो हॅलो ऐका ना आम्ही मागच्या वर्षी. गेलेलो पण एवढी काही ठिकाण पॉईंट एवढे काही माहितीच नाहीत आम्हाला आम्ही काय केलो रात्री अकरा वाजता निघालेलो इथून मग डायरेक्ट आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो पाहाे पाच वाजता काकड आरतीला मग तिथून जरा अस रूम ते थांबलो म ती पण आंघोळ वगैरे करून मग. बाहेर पडून तिथं दर्शन. घेऊन तिथून तुळजाप पूरला आलो म् त्यानंतर.. पंढरपुरात आलो. पंढर पंढरपुरात यायला आम्हाला पाच की सहा वाजलेले संध्या काळचे म्ममीन दर्शन. विठ्ठल मंदिर विठ्ठललाच दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगते मी अक्षरशः विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर असं डोळ्यातून पाणी आलं ना, माझ्या असं मी. चरण स्पर्श केला ना, मुर्तीला. ग म्हणजे म्हणजे कसं माहितय का ते. म्हणजे एवढं. दिवसाच आपलं स्वप्न ठ्ठल मंदिर म्हणजे पंढर पुर आपल्या इथ किती फेमस आहे माहिती. ते आपल्या महाराष सगळी लोक आपल्या हिताली एकादशी वैगरे तीकडे जातात म्हणजे आपल्या मनात अत आपण जाऊ आप आपण कतरी जाऊ आपण पण ते कतरी बघावं आपण पण दर्शन घ्याव. आणि ते दर्शन झालं ना, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं चरण स्पर्श इतकं छान दर्शन झालं ना, गर्दी वैगरे काहीच नव्हती मस्त आम्ही त्या मंदीरात दहा पधरा मीन त शांत बसलेलो. एवढी एवढंच छान दर्शन झाल झालं आम्हाला. आणि एकदम मस त वाटत होत. खरंच भारी वाट होतं त्यावेेळेस.
लहानपण विठ्ठलाच्या मंदिरात आम्ही खेळलोय असं बघितलं की नाही असं एवढं वेळ म्हणजे असं आता पहिण्यासारखं राहिलेलं नाही ग आम्ही. ते बालपण तिथ ठेलंय नाही आता. होम ह खूप असं लई आम्ही लहानपणी अक्षरश
हो की त्याच्यात खूप बदल झाले असतील ना आता त्या मंदिर तेरात गर्दी पण तशी वाढते एकादशीेला एकादशीला खूप गर्दी असते ना आषाढी एकादशी
असं नाहीच आहे, पहिल्यासारख नाही ते बंदोबस्त कड कडे कटेकरू असे बंदोबस्त असते जाणं ये ना असं पहिल्यासारखं नाही आम्ही कसं बिंदास्त फिरत होतो एक तिकड जा तिकडं जा आम्हाला असं बंधन नसायचं तथं मंदिरात जायला वगैरे आता नाही आता पहिलं राहिलेलं नाही. वा
पोलीस भरपूर असतात का?
हम्म. हो हो हो भरपूर. हा ब असं बंदोबस्त भरपूर आहे ग. जाऊदे. हो हो हो. खुप कडक
हा स्ट्रिक्ट असणार भरपूर आम्ही पण गेले गेलेले कणी नाही मंदिरात याच्यानंतर लाईन मध्ये थांबलेलो. आणि सात वाजता काय अ रती असते वाटत? आणि सात वाजता आरती चालू झाली आणि आम्ही मध्येच थांबलो कारण आरती चालू आम्ही आहे तिथच बसलेलो सगळे लोक आणि असं खूप छान अशी रांग पण अशी छान वरती अशी जिनतून वगैरे अशी चाललेली तिथच सगळे असे मांडी घालून बसलेली लोक, लेडीज वगैरे लहान मुलं, आम्ही सगळे बसलेलो. अर्ध्या तासाने मग परत झालं मग दर्शनाची रांग त्याच्यानंतर मग दर्शन घेतले एकदम छान दर्शन झालं मस्त त्याच्यानंतर माझी मम्मीच हरवली त्या गर्दी बाहेर आल्यानंतर तिला काही समजे ना कुठे गेली काय माहिती? ह. खूप मजा झाली आम्ही तिला शोधत सगळे ती एक तिकडे फिरत होती आम्हीका साईड ला फिरत होतो खर देवाच्या दयेन माझ ी मम्मी मला सापडली
मापे
लं म्हटलं विठललाझी मम्मी सापडू दे मम्मी सापडू दे एक तर नवीन शर आपण नवीन कुणाला काय सांगणार कुणाला काय समजेनच. तिला पण काही समजलं नाही ना ती सत हो खर गर्दीत कुठे गेली काय माहिती? ते नंतर आमच्या लक्षात आलं. मंदिरात बाहेर आल्यानंतर शोधाय लागलो शोधाय लागल पुे अर्धा एक शोधत होतो आम्ही तिला म्हणजे त्या मंदिरास ते मंदिर एवढं मोठं मोठं क नाही कुणालाच काय समजे ना म्हणजे एक
अशा वेळेस ोट अस थोड्या थोड्या अंतरावर असं पोलीसोग्य असल्या के तिथं पटकनता करार केले असे तर अनान्समेंट कोण लगेल सापडले किमा मळ
होय सापडली असते खरं नाही हो एवढं लक्षातच नाही आलं आम्ही भांबवलेलो सगळेजण इकड दिसते का बघा तिकडं, दिसते का बघा. आण ती लहान मुलंसोबत माझ्या भावाची, माझी, माझ्या बहिणीची त्यामुळ सगळां गोंधळच झालेला कुणालाच काही सुचत नव्हतं. तरी पण विठ्ठलाच्या कृपेन सापडली माझी मम्मी. आणि तिथून म हा जेवलो तिथं जरासं खरेदी केली काय काय आणि तिथून आलो मग आम्ही इकडं. म इथ यायला आम्हाला अकरा बारा वाजले. छान झालं. खर दर्शन. होय होय होय होय होय, तिथ पण गेलो दर्शन घेत लं फोटो वगैरे काढले. मस्त दर्शन झालं गर्दीच नव्हतं ते आम्ही गेलेलो तेव्हा.
अग तिथून पुढं जर अस गेलं असता कणी पाण्यात एक मंदिर खूप छान आहे विष्णूपत म्हणून. खूप मस्त हाय. तु मला जरा फोन करायला पाहिजे होतीस. हो पाण्यात मंदिर आपलं कसं वाडी कशी दत्ताच मंदिर पाण्यात हाय कणी, तसं विष्णूपद म्हणून आहे म्हणजे. विष्णू म्हणजे वी अ तिथं मार्गशीर्ष महिन्यात विठोवा एक महिनाभर पांडुरंग तिथं जातो विष्णुपदावर. हून आलेला असतो तो विठोबा एक महिन्याभर तिथं असतो पांग हो पालखीतन. पालखीतन विठवायची म्हणजे, मूर्ती पादुका असे विठोबाच्या विठ्ठलाच्या. या महिनाभर जात्यात म्हणजे नेऊन ठेव आणि परत महिनाभर पालखीतून परत त्याचे इथ मंदिरात आणून ठेवतात. हो विष्णू पदावर हो
कधी ठेवतात? म्हणजे कधी कधी ठेवतात हा.
हा मार्गशीर्ष महिना आपला असतो का? मार्गशीर्ष महिन्याच्या अमावश्या दिवशी इथल्या पादुका तिकडे नेतात. आणि अ ज त्यो मार्गशीर्ष महिना पूर्ण झाल्यानंतर आमोश्या दिवशी परत परत विठ्ठल मंदिरातल्या पादुका आणत्यात पालखीतन. एक महिना बर हा पादुका पंढरपुरातली एक महिनाभर लोकं विठ्ठलाच्या मंदिरात जात नाहीत पाया पडायला. विष्णूपदावर पाया पडायला जात त. असे डबे वगैरे घेऊन तिथं हो खूप छान आहे असं नदी का ठी जेवायला वगैरे छान आहे, सगळेजण डबे वगैरे जातेत. आम्हीपण लहानपणी जायचो. होडित जायचो, चालत यायचो. डबे घेऊन जायचो पण.
तुमचं माहेरच आहे ते म्हंटल्यावर तुम्ही सगळं बघितलं असणार. तुम्हाला मी फोन करायला पाहिजे होता ना, तेव्हा तुम्ही सांगितलं असतं मला हे जा बघायला, ते जा बघायला.
तिथून विष्णूपदापासून जायचं हा नेक्स्ट टाईम नेक्स्ट
नेक्स्ट टाईम आपण जाऊया सगळे. हो हो हो. नाहीतर तुम्हीच या ना सोबत आमच्या, म आपण सगळे जाऊयात तुम्हाला सगळं माहित
हो येते की येते नक्कीच. हो आमच्या बाबांच्या घरी पण जाऊयात. खूप छान हाय, जवळ आहे तिथून.
म तो वाडा आता रिकामाच हाय, कोणच नाहीयेत तिथं.
कोणच नाय बाय, कुलूप लावलंय, पडायला झालंय. अगोदर कसं भाऊ वारकरी घालत होता, म्हणजे महिन्याच्या एकादशीला वगैरे